बुडी
नाही हा आता आला आवाज- आला आला.
गुड इव्हनिंग. काय करताय?
काय नाही हे इथे बसय. आवरायच्यात आत्ता
तहोय, तुम्हीच करताय काय काम?
हो, आमच्यात त्याही कामाला बाई नाही आहे त्यामुळे मलाच करायला लागत.
हो काय? काम केल्याने कोण मरत नस्- ते सोडा उलट व्यायाम-
होय एवढ्यान कोण मरणार?
मग्.
काय नाही.
तुम्ही- काय करताय?
कुठं तर ट्रीपला जाऊ वाटाय लागलंय.
जावा की म.
जावा मग ट्रीप - -पला.
ट्रिपला कुठं जायाच? काय समजना पण झालंय. मालवण तेन बग. आणि गणपती -पुळे बघितंलय तारकर्ली बघितंलय. परत -आणि कोणत? गोव्याला पण गेले होते कॉलेज ट्रीप. मधून?
हुम्.
आणि- एवढचं बघितंलय केरळला जायची इच्छा आहे पण आता काय?
पैसे नाहीएत काय?
नाहीत. खूप खर्च होईल केरळला.
काय
तेवढे पैसे नही येत आता.
हूं! म आता पुढच्या सुट तीत
अं!
पुढच्या सुट्टीतच जावा म्हटलं.
फक्त घरातच असतोय, मावशी त्यांच्यांकड पण जाईत नाही सुट्टीला.
कोण बोलवत. त्यामुळ जाय नही तुम्ही कुठ जाताय. काय नाही मावशीकड आतीकड ट्रिपला.
हूं हूं मला मलाच, आवडत नाही कुठ जायला.
होय. कंटाळालाय, त्यामुळे असं कुठ दोन दि जावुच वाटायलय फिरायला. तर काय आता जण मुश तिलाच नीये हू! मं! चहा आता तुम्ही आत्ताच! तिला.
हा हा! आम्ही अजून प्यायचाय.
म मी ब्लाऊ सुद काय तुमची, होय काय.
पीओ पॉल.
आधिपासुन करत्यात काय? बरं झालं कि कॉल केलते मी पण. तुम्हाला मला पण सांडग पापड करून द्या.
हा.
म किती रुपये घेतल्यात सांडगे- पापड- करायला कोणते कोणते का?
तेम -डिस्कोर्स सांडग, ते पापड, परत ते तांदळाचं रव्याच.
ता- हो खूपच असतील. तुमच्याकडे- होंआहेत
तेवढा.
किती ते? किती मि ळवतात? तरी-
हुं, प्रत्येक उन्हाळ्यात एक लाख भर होतयं.
एवढच बस?
जास्त झाल, ओ मॅडम हें.
काहो काय ये, हां हां -मी जरा पैशाला हावरीच आहे नाई?
हुं हुं, हूं आणि पैशे पै? तुम्ही मगाशी म्हणत होता तुमच्याकडे पैसे नाही. पैसे नाही म्हणून तुम्ही फिरायला गेला- आणि पैशाला पण हावरहायसा तुमचं बोलण-
पैसे बघितले की, कवा इल कवा इल असं हुतय.
हुं.
मग?
काही नाहीं.
हुं हुं, मग माझं एक ब्लाऊज शिवायचं होतं आरीव- वर्क करायचं होतं, मग तुम्ही काय म्हणता आरीवर्कच कर. नाई तुमची मम्मी-
असं कधी म्हंटलय? मी करते आं आ मग ते म्हंटल- तेप- -पण करत्या.
हां हां मग आरीवर्क करायचं होतं किती घेत्यात मग आरीवर्कला
ते डिझाईन वर असतय -हं.
साधं - मग कधी येऊ मी तुमच्याकड पण ब्लाऊज टाकायला
या कधीपण उद्या परवा कधी
घरी असताय ना नाहीतर मी येणार आणि नसणार
होय अस तोय घरी
हां हां म चालतेय येते ते मग मी हा हा जर मग ब्लाउज डिझाईन तेन वगैरे असतील तर वॉट्सअपला सेंड करा की‌ मला फोटोज
हा हां
हम्म मग
ते काय नाही अंता पिनाराय
हम्म हम्म चा झाला स्वयंपाक वगैरे करता की नाही?
नाही येत नाही स्वयंपाक करायला
हम्म हम्म
तुमला येतोय काय?
होय येतोय की सगळे करते मी‌ मग काय काय करतेस मेथीची भाजी जी पनीरची भाजी खूप आवडतेय मला आणि करतो पण मी हम्म
आणि दुसरं
पनीरची भाजी सगळं करतोय मी मसाले भात, पनीर काय पाहिजेल ते करतोय काय सांगचीला ते येतय मला सगळ.
हम्म.
पनीरची भाजी, अ कांदा, टोमॅटो, ची पेस्ट खडा मसाला, पनीर मसाला हे‌ सगळ करून घालुन काजू
हम्मम. मग आज काय करणार हायसा? ड्या काळी
होय की बाय कंटाळा आलाय खूप
हम्म.
नाही की मी काय करत नाही ती सगळं कर हम्म तर तिची भाकरी अ दगडला दगड हाणला तरी तू नारन्या असली भाकरी करते आ अं हं.
मग तसल तुमी रोज खातायसा.
खातोय काय करायचं
दगड मारून खातायसा दगड मारून खातंय.
ऐकाय ती मातमी मीऊ बघितली की काय हास हे देवा काय सांगू तुला? हम्म.
मद तुम्हाला जर येत असल तर करत जावा. जरा मला तुमच्या बोलण्यावरन तुम्ही शान्या वाटायला लागलायसा.
करून काम सगळी उ ह ह ह. मग आणि काय आव जोकच आठवते आज्ञा मदन अन आमची मम्मी जरा काहीतरी बोलत्या मग ते हसण्यासारखंच अस असे. शिव्या दिली आता बघा.
हम्मं.
शहाणायसा
शाणीच हाय आणि
हम्म.
मग, तुमाला काय काय येतय? तुम्हाला बिर्याणी येतीया ना मला समजलं बिर्याणी येतीया कसं करता तुम्ही? बिर्याणी रेसिपी सांगा मी पण करते. हं अओ.
हॅलो तुमचा आवाज कट व्हायला लागलाय तुम् चा आवाज कट व्हायला लागलाय.
होय काय. आला काय आवाज आला आला.
सांगा की बिर्याणी कसं करतायसा? ता
मला बिर्याणीच येत नाही. मला सगळं खायला येतंय बघा.
आणि पनीरच फक्त येतय व्हय पनीरचं कौतुक सांगायला लागलायसा मगाच पासन
करायला. हम्म आक् का मसूर पण करतेय हं मी आक्का मसूर.
हं हं कसं करताय?
ते पण काय कांदा टोमॅटोची पेस्ट ट करायची. खडा मसाला चटणी मीठ हळद चवीनुसार
मग्
काय मग काय नाही.
आणि काय चाललंय
काय नाही भांडी घासायची हाईत भांडी पडल्यात.
हम्म आता काय झोपलाय काय काय मग झोपेतला आवाज याय लागलाय.
व्हंय झोपलेलो तुम्ही मध्येच कॉल करून डिस्टब केला.
होय काय असूदे असूदे.
हम्म
आता वाजले की साडेचार वाजले आता कसंल झोपलाईसा
आम्ही पाच पर्यंत झोपतोय उन्हाळ्यात
उन्हात हम्म हम्म उन्हाळा
मग काही नाही तुम्ही झोपत नाही काय
आता दुपार हाय वय साडेचार वाजले.
हम्म
हम्म मग
काही नाही.
हम्म हम्म
फोडणीच्या भाताची रेसिपी सांगा
कांदा, टयाम्या टो वल्ले वाटाने परत तांदूळ खडा मसा साला पहिला खडा म तेल तेल कडवायचं. त्यात खडा मस मसाला, कांदा, टोमॅटो, मिरची परत भाताचा मसाला हळ अ मीठ चवीनुसार
फक्त सामग्रीच सांगताय. तुम्ही स्टेप बाय स्टेप-
सांगितल ना तेल कडवायच कस - ते आस खडा मसाला घालायचा-
हम्म.